काय धर
काय नाय ग बसलीए तू
मी पण बसले.
हा हा जेवुन असतो.
जेवुनचं बसले आवरलं का?
होय आवरून तुज आवरल
आवरूनच बसले. हं काय चालूय म आता
काय चालंयच आता आवरलय सगळं म आता झोपायच म
हूं हूं
हा काय म्हणतेस म आणि
काय नाही निवांतच ते नव्ह तुमच्या हिते होळी कशी थोड माहिती द्या की मला
ह आमच्या इथं म्हणजे आमच्याकड कसं म्हजे कोकणात कनी शिमगा म्हणजे आपल्या इथं कसं होळी म्हणत्यात
हो
तसं कोकणात कणी आप- होळीला कणी शिमगा म्हणत्यात
ह ह म्हणजे शीत ती लेव्हलला हेला होळी म्हणतात आणि कोकणत त्येची टीमगा म्हणतात
म्हणजे अ कोकण सोडला की, बाकीच्या भागात शक्यतो होळीच म्हणत्यात शिमगा कोण म्हणत नाय. आणि कोकणात मात्र शक्यतो करून शिमगाच म्हणत्यात होळि कोण म्हणत नाही तितकं
ह ह
हं त कसं असतंय की, खूप ऊनात शिमगा कसा फालगून महिन्यात येतय नई
अ ह
कोकणात शिमगा म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात तिथं साजरा केला जातोय.
अ
मी ते तर म्हणजे आपल्याकडे एवढं काय महत्त्व नसतं तेला म्हणजे आपला रेग्युलर शिमगा आला, होळी आली मग म्हणजे पोळीतेन वेस्ट होतात. पण तिथं अ शिमग्याला म्हणजे खूप महत्त्व असतयं. म्हणजे तिथली पारंपारिक संस्कृ कृतीक उत्सव म्हणून
म्हणजे आपण कशी आपली यात्रा कना असते तशी ती कोकण तर ते शिमगा म्हणूस तोक साजरा करत्यात काय?
सो मुक्याने साजरा केला जातोय. मग तिथं कस तर गावाची पण त्या दिवशी गावाची पालखी वगैरे असतीया मग बा त्या पाल तिथून काय करत्यात त म्हणजे प देव अस त्यातन
हं
ते देव म्हणजे प्रत्येक घरोघरी ती पालखी घेऊन जात्यात.
हुं जे प्रत्येकाच्या घराच्या दारात म तिथे ते जाऊन म ते म्हणजे पाणी वगै घरी पूजा तेन कर
हा हाम् पूजा तेन करत्यात म्हणजे म्हणजे त्यांच्या इथं असं म्हणत्यात की ते म्हणजे देव स्वतः लोकांच्या भेटीला येत्याती
हा हा दारात म तिथ म्हणजे काय करतात आर ते म्हणतात की पाणी तेन पुजातेन कोण लगे जाट
पूजा तेन फक्त करत्यात. हुं म्हणजे आरती अस प्रत्येक ठि आणि आरती तर म्हणू शकत नाहीत.
हा म्हणजे टाइम होणार.
त्यामुळे ती पालखी मात्र ह‌म्म नुसते घर म्हणजे प्र देवाच्या घराच्या दाराशी हे करून नेतात मग तिथं कसं ती देव प्रत्येकाच्या घरी त्यो म्हणजे प्रत्येकाच्या घराला भेट दायला जातो. म्हणजे तो पण कनई असा मोठा सोळा मा करत्यात की. पालकीचा. हम्म आणि मग तिथं कसं असत ते म्हणजे आपल्या इथं आपली होळी नॉर्मली उभा म्हणजे दारातल्या दारात उभा करत्यात नाही ह‌म‌् तंस नसत्य तिथं कसं हम‌् गावातील सगळे लोक कणी असं ढोल ताशा वगैरे तेनी घेऊन कणी जंगलात जा त्यात आणि जंगलात त्यातून एक मोठा अस खांब तोडून घेऊन येत्यात ती वाजत गाजतं
म्हणजे देव म्हणून
हा हा हा हा म्हणजे एक झाड असत्य तेझी पूजा करत त्यात मग ते तोडत्यात झाड. आणि तो अश म्हणजे आपला व्हळी देव म्हणून कणई तो वाज वाजत गाजत गावात घेऊन येत्यात ते सगळं आणि मग ते जिथे आपण होळी पो पेटवणार असतो तेईना
हा मग त्या ठिकाणाला मांड म्हणत्यात नव्हं काय दुसरा कोणता शब्द म्हणतात कोकणात
नाही नाही मांड मांडच म्हणतात जिथं आपण मांड उभा करणार असतोय ना तिथं कणीई मग त्या ठिकाणी ते आणून उभा केल जातय
हम्म, हम्म
कसं हम‌् प्रत्येक घराघरात आपण होळी करतोय तिथं तसं नसतील कोकणात एका गावात एकच होळ अशी एक एक गावातनी परंपरा असत्या.
हम् हम्
म्हणजे गावातील सर्व लोक एका ठिका मिळतात आणि होळी साजरी करत्यात.
हो हो
तेला एक गाव एक परंपरा असते.
हा हा म्हणजे एक गाव एक परंपरा म्हणजे जे गावात परंपरा आहे ती एकाच ठिकाणी साजरी केली जाते.
हा ह तिथ आणि मग तिथे शंका असत नावाचा असा राक्षस हे असतय ना. ते पण म्हणजे ते पात्र असत काय? ते कस असं काळी पत् म्हणजे कपडे तेन घालून चेहऱ्याला मुक मुकोटा तेन लावून
ते हे असतात का नाटक म्हणजे सोंग असतात का? हा हा
मग ती काय करतात की असं मेकअप वगैरे करून कणी केस पातळ सोंग काढत्यात आणि ती पण प्रत्येक हम्म हम्म
म्हणजे गल्लोगल्ली घरोघरी जातात का
हा हा प्रत्येक गल्लोगल्ली घरी घरी जात्यात. त्यांच्या दारातने जाऊन नृत्य तेन करत्यात ते मग तिथं असं म्हण कि म्हणजे ते प्रत्येकाच्या दारात गेले ना तिथून नृत्य तेन केले कि वाईट शक्तीचा ते येऊन नाश करतात असं म्हणतात तिथे
ह हा मग ते म्हणजे व पैसे वगैरे काय घेतात? का नाहीत का आपले इच्छेने, आपल्या इच्छेने देत असत्यात.
ह आपल्या इच्छेनेच आपण द्यायचं असते सगळं त्यांना म्हणजे कोण तांदूळ वगै के देतय कोण पैसे वगैरे देतय
हा हा
असं असतय
हा हा म्हणजे कोकणात मोठ्या प्रमाणात शिंगमा साजरा करतात त
हो आणि ते कसं असते कोकण तो लोक नसत नाही शक्यतो सगळे कामासाठी ती मुंबईला किंवा बाहेर ठिकाणीच गेलेली असतात नाय
हा ह
हा सण एवढा मोठा ते साजरा करतात की नाय म्हणजे प्रत्येक लोक आपले म्हणजे कामावर सुट्टी ठेवून कनी येत्यातच गावी ह्या सणासाठी एवढ्या या स एवढ्या हो ऐवढी या सणाला म्हणजे हे महत्व देत्यात
हम्म हम्म
आणि तिथ पण कस असतय की अ होळीच्या वेळी आपण पुजतोय ना
ह
त्यावेळी म्हणजे नारळ तेन फोडून फेकून असं म्हणजे होळीची पूजा केली जाते
हम हम म्हणजे वाड आपल्या सोबत जे म्हणजे आपल्या म्हणजे सोबत जे वाईट म्हणजे ह्या वाईट दृष्टी ती म्हणजे निघून जाव, चांगली दृष्टी यासाठी असं का
हा हा मग तिथं कस शकतोय तो म्हणजे आपले रेग्युलर मध्ये ते म्हणजे नवरा बायको अशी पूजा करतातच पण शक्यतो करून जास्त करून तिथं म्हणजे जी नवीन नवीन लग्न झालेली जोडपी असतात ना ती जास्त करून पूजा करतेत. ते म्हणजे पूजा वगैरे करून, होळी देवाचा मग आशीर्वाद वगैरे घेतात.
हा हा
ह म्हणजे आपल्यापेक्षा शक्यतो तिकडे जास्त
म्हणजे कोकणात मोठ मोठ्या म्हणजे मोठ्या सात म्हणजे होळी साजरी करतात
होय होय मोठ्या प्रमाणातच केली जाते
हम्म हम्म
हा
बाकी मालिका असते तसं. दुसरं दुसरं काय आणि असतं का मग? तो
दुसरं काय मग एवढं काय मग तिथं गणपती पण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. पण कोकणात हां म ते त्यांच्या गणपतीच्या वेळी पण बाहेर गाव बाहेरचे कामासाठी लोक जास्त ते पण ते त्या गणपतीच्या हा इतर
म्हणजे इकडं सिटी लेव्हल गाव लेवलपेक्षा कोकणात म्हणजे उस् म्हणजे ह वेगळेवेगळे सण म्हणजे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
हा हा म्हणजे शक्यतो करून दोनच सण मोठे साजरे केले जातात तिथं.
गणपती आणि शिमगा.
प त्यांनी शिवला. गणपतीच्या वेळी पण जस होळीला कस लोक बाहेरून येतात कामावर गेलेले असतात ते ते गणपतीला पण सगळेच लोक सुट्ट्या वैगरे टाकू. जरी नाही मिळ ती लोक काय म्हणतात माहितेय काय जे काम सोडायला लागलं तरी चालेल पण सुट्टी पाहिजे. तेच गणपतीच्या वेळेला
हा हा म्हणजे तेवढंच त्यासनी पण म्हणजे एन्जॉय मिळतोय कामातून आराम मिळतोय आणि आपल्या रूढी परंपरा ते फाहायला मिळते. ह ह म्हणजे त्या दृष्टिकोनात तर म्हणजे ते हे करत्यात काय?
होवा तिथं तो पण सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करत असते.
अ ह
म तिथे कस मग ते गणपतीत मागणं वैगरे घालायचं असतंय.
म्हणजे ह्याला होळीला म्हणजे नसतेत काय तस म्हणजे आपले म्हणजे काय मागण्या ते असत्यात तेन.
ना एवढं होळीला पण नाही घालीत पण गणपतीच्या वेळी गणपतीच्या वेळी आपण विसर्जन करत असतोय ना त्यावेळी काय कशातच
मग फुकण्यां मागत्यात काय?
घरातल्यांशी शेवटची ज्यावेळी आरती करतो ना. त्यावेळी घरातील सगळे जण हात तेन जोडून उभा राहतात आणि मग तीनच्यातला जो मुख्य माणूस असतोय घरातला करता माणूस तो देवाकड म्हणजे मागण घालतोय. म्हणजे तो कस म्हणतोय म्हणजे त्यांच ते वहिराजा व्हय राजा म्हणत ते मागण घालतात माहिती हाय ना
हा माहितीय किती म्हणजे कोकणातले एवढ काय माहिती जास्त नाय पण अस थोड थोड ऐकून माहिती अस लय पण ऐकल नाही अस थोड थोड ऐकून माहिती असतय.
हा हा मग तेच की पण कस म्हणजे ते तशा प्रकारे ती मागणी वगैरे घालतात म्हणजे मुलाबाळांना सुखी
सुकट हा हा म्हणजे आपल्या इच्छेने जे काय अस म्हणजे आपल्या काय मागण्याआहेत ते मागतात
हा म्हणजे सगळ्यांना सुखी ठेव. आनंदी ठेव. सगळी म्हणजे सुखरूप प्राहुंत्याल
बर.
खूप म्हणजे ह्या वर्षी काय चूक झाली असली तर पदरात घे पुढच्या वर्षी लवकर ये.
हा हा अस वेगळी कायतर
म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे ती मागणी तेन घालत असतात त्याला.
कणातले सण कधी तरर म्हणजे बघण्यासारखे आहे वेगळ काय तर कधीतर सुट्टी काढून गेलेल बघायला बर असत म्हणजे आपला इथला सण सोडून तो सण बघण्यात काय वि तीच मज्जा असणार नाई.
हो
कारण का कोकणात ते त्यांचे सणच काय वेगळे सेलिब्रेट केला जातात. हं ह ह ते हं हं
हा हा बर